ट्युशन चार वाजता जाय चार ते पाच वीसेनी पाला ह
हे झा पायज विष
हम्म मग जाईन
लड्डू तू पाच मिनिटं जाशील ना तेव्हा पंखा बंद करून जो ते बाप्पाला गरम होऊन राहिलं म्हणून मी बाप्पा ते
शर् तिरा चर्चा पण नाही हला नाही चिराग चर्चा चिराग चर्चा प आणि तला माहित पडे पू जायचय क नाही जायचय
कुठं कराटे क्लासले होा पण चिरागना फोनच नाही गेला ना तू म्हणत चिरागसना सांगितलं नाही तकड जायचं मग मी आता क्लास हप्त्यातून तीनच दिवस ठेवायचा बोलतेय ना त म्हणतात
हं ह
तीन दिवस ठेवायचा तर मग कालचाध ग झाला मग आज नाही ठेवते एक दिवस साडे एक दिवस आठेवते मग तू सेटिंग करून घेत ना तड टाइमपस सेटिंग ते हे पालाय ना
होक साहेब हे टाइम टेबल आहे आता याच्या प्रमाणे कारण
होलाच नाही मला तर माहित नाही का टामटे पण त्याच्यात नाही संध्याकाळी किती दिवस आहे सहा वाजता
संध्याकाळी साडे सहा वाजतापर्यंत सात साडेसात वाजता र्यंत जय जास्त होता
हा पण साडेसात पर्यंत सहा ते साडेसात किती दिवस आहे एक दिवस की दोन दिवस तीन म्हणजे सगा किती दिवस आहे आता हे निश्चित रबारी काल फोन करून राहायला उचलत नाही सध्या त्याचा फोन हा फोन पटवून जाईल जर तो उचलला
नाही कट नाही होत उचल उचलायच
नाही होणार ना मग
भात तर चालूच राहील
बात चालू रही
हॅला हॅलो लोे व ए नाही चार वागेो चार वा काढ पाच मिनिट काही करू दोन साडी चाल हम ओके
की यमन कोोराले ट्युशन डे चार वाजता सोडवायला जायचं आहे तेमला त्याचीी ट्युशन आहे चार वाजता म्हण म्ही झोपेला येतो तर मग म्हणजे फोन करेन उसक म्हणजे त्याला उठवा म्हणते मग हे फोन करून सांगणार
ब
तीन मिनिटं झाले थांबखट न करूनल पाच मिनिटं होऊते मग कट करत आणि मग तिला फोन करून सांग की माझ्य माझी पण ट्युशन आहे म्हणा तर मी कसकडे जाईन म्हणा माझी चार वाजता आहे मग ते म्हणेन आता नी पहिल्याला सोडून द मग तू ट्युशन ला जाव अशी म्हणेन त्याच्याून
ते तो
ते म्हणे की घ्यायले तर त्याचे पप्पा चाले जातील म्हणते
तर इतकका दूर लूम लिवायला लावली मग ठ दिवसानात
हं घ्यायला ते पप्पा जातील म्हणते सोडायला्यूझ असं चालू आहे मी जे बोलली की ट्यूशन आहे
आता काय करू म
मी मला नाही माहित तू तू सांगत बस मी त्याला बोलतील आता तू मी बोलली त्याला उठवून आली पाच मिनिट तिला फोन येते नाही आला तर तू पाच मिनिटां लावून सांग की माी पण ट्युशन आहे चार वाजता मी ट्युशनले चालो म्हणा मी तसं काय सोडायला जाईन मत त्याला मझ्या टाईम निहून जाईल मला ट्यूशन त्याला थोडा जाईल
तेजता
हा हेज
माझं जन बॅग भरायचं बाकी आता या अरविन मा त्याच्यातच चार वाजतील
मग मी तेच तर सांगून राहिले प्पा
हा
चालूच आहे तो कशाला बंद करेन त्याला नाही सवय बंद करायची तुले सवय बंद करायची सणते अस त्याच एक म्ह एक एक तुला पुरं नीट पातलं
नाहीय
मचार काय ना आपण मला वाटत
हिरो मी लखेलेचो तर सका आहे
ह ह करे अ हबंडच्या